हा बोला.
हो तुम्ही?
आम्ही जेवलो आता आम्ही आमचं अभ्यास चाललाय आमचा.
होय का कितवीचा आहे?
चव त्यी हुं हो.
हम्म आजचा पेपरला तीस हे बघितकी का?
काय नववीला व्हय आहो ते आहे. जे साऊथ इंडियन आहेत स्टेट. हा त्यांना डायरेक्टर जरा व्यवस्थित वाट तिच्या पोरांना येतंय तिकडच्या पोरांना नाही येते सावथ ते गेल्यावरी हिंदी आणि त्यांना नववीत ती भाषा सक्तीची केली तर त्या पोरांना येईल का? असं काहीतरी आहे ते.
हा.
अ ते सर सकट सगळ्यासनी नाहीये जिथं, जिथं जे अ चालू झालेयत. अ नवोदयिक काय आहेत की विद्यालय काहीतरी म्हणतो कशी न्यूज आहेती.
हां. हा त्या आणि पिशव्या पण टाकल्या होत्या ह्याला. अ त्या ह्याला हो.
पर्श्व्या
ह त्या कडीला अडकवलेल्या.
पिशव्या.
आवाज कट होतोय. आवाज, आवाज आई हा येतोय का आवाज आता? हा आवाज येतोय?
हॅलो हॅलो तू कस आहे? होय. जातोय येतोय कसले हा कसल्या पिशव्या?
कडीला अडकवलेल्या. हा कडीला अडकवलेल्या पिशव्या मी खाली ठेवलेल्या आहेत. हा येतोय. .
हॅलो.
होय ह्याला आवाज आला का आवाज माझा?
येतोय की कुठ गेलाय तुम्ही? हा येतोय.
इकड इकड, इकड बसलोय लॅपटॉपच्या इथं हा नवित तिसरी भाषा समाविष्ट करू नका असं. नववी मध्ये तिसरी भाषा समाविष्ट करू नका.
कुठे काय करू नका?
बरं जेवला तुम्ही? काय करताय काय करायलाय झोपाय लागलाय का?
रेंज मध्ये या रेंज म मग शिव
मी हा हॅलो एक सेकंद हा ते खिडक्या कड्यांना सगळ्या पिशव्या अडकवलेल्या असतात. त्या व्यवस्थित ठेवल्या मी
हा हा हा हा बरं बरं बरं चालत चालत बोला बोला बोला त हा बरं बर चालतंय चालतंय हां
हम्म अभिराज
ह
झोपला का?
ह झोपला झोपला
हा
हम
आणि हे किती वाजता खेळून आला तो?
तो आला आठला बारक पोरांग आले सातला
बरं
तेस आहे
हा हा
ती न्यूज व्यवस्थित वाचा ती काय आत्ता इथल्या मुलांसाठी नाहीय ती
हा
खाजगी सीबीएसई बस स्कूल मधल्या मुलांना ऑलरेडीच असते भाषा ति भाषा अ असतो पण हे साऊथ इंडियन मध काहीतरी आहें केद्र पातळीवर तो ल तु केलंय ते तसं काहीतरी आहे त्याच्यामध्ये ते कायतरी वेगळाच गैरसमज होतो सगळ्यांमध्ये सरसकट सगळ्यांसाठी आहे की काय
हा ते जरा ह्याच दार झाका की बेडरूमचा आवाज जरा हे होतोय
बरं बर चालते चालते चालते हा हा ओके हा
असेंब्ली होती का स्वराजची?
होय होती की त्याच हे होत असलेला त्याच स्पीच होतं
कोण कशा कशा स्पीच होत त्याचा
होत त्याच हे असते टॉपिक दिलेले असतात. गुड मॅनर्स
हा गुड मेनस हा
गुड बॅलस
आणि त्यानं काय स्पीच दिलं मग
त का गुड मॅनर्स च डेफिनेशन सांगितलं अगोदर परत गुड नाही नाही ते येणार पुढच्या मंडे पर्यंत पुढच्या मंडे
एकदम दिलं एकदम दिलं नाही का?
नाही मापच नव्हतं अजून बुठ मिळालेले नाही
हा शूज कोणत्या कलरचे?
काळया
वाईट हो
मयाळी मळाले
मिळाले का हा
हम्
आणि अ त्याचा पेन आणायची होती ते
हाे कोलत
आं
आणली किथोलते
हा हा किती वाजता शाळा होते्या त्याची
हा नऊ वाजता
नमस्ते
हम्म नमस्कार
उद्या रिक्षा जाणार आहे का गाडीवरन
काय माहीत आता जस मनात येईल तस
हम्म हा
मलातील तस काम असते
होय आणि लग्नाला कच जाणार आहेस
जायच दहा वाजता रविवारी
हा हा एस टी एस टी कुठे ला मिळेल
स्टँड वर स्टँड वर अस उतर हो मध्येर उतर
ओके ओके ओके
ह
किती वाजताचा मुहूर्त आहे
एक से बत्तीस
एक सदतीस
हम्
हा मग जातो जस क करा वास्ता निघलेवर
हा कायच
ह आज पाऊस झाला का
सकाळी होता थोडा आता काही नाही पाऊस दिवस का
हा हा
काय पाऊस वेळेस
आणि काय केल तो जेवाला
जेवाल खेर मसाले भात मटकीची आमटी भाकरी
हा आणि एस आय आर चे फॉर्म भरून दिले का
पण माझं सगळं सगळं काय काय बदल आहे ते माझे डॉक्युमेंट व्यवस्थित नाहीत
हा आणि दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली नाव का मतदार यादीत
दोन हजार दोनला कोणजार कदाचित असणार
मतदार यादीत
असू शकत असं कर असेल काय असेल काय असेल होतं काय असेल काय कोणस ठाऊक अ दोन हजार. तोला. त्यानंतर लागलेय का काय कण असतो.
चेक करून सांगतो मी. कारण ते दोन हजार दोनची यादी आहे ना ज्या. बेस बेस यादी पकडली त्यांनी त्या यादीत नाव असेल तर शोधायचं नसेल. तर मग. आपले रिलेटिव कोण आहेत त्यांचं आई वडील भाऊ. असं कोणत अं त्यांचं हे द्यायचं आहे. रेफरन्स द्यायचा म्हणजे आपण त्या घरातला आहे असं.
हम्म.
हा त्यासाठी एसयरफचे म्हणजे आपले ओरिजिन आहेत. कथ.
दोन हजार झालं असले तर दोन हजार दोन ला झाला असणारे कारण अठरा वर्ष पूर्ण झाली होती म. तेवी तेवीस दोन हजार दोन ला मला अठरा वर्ष पूर्ण झाली हो.
हा म नाव नोंदवला असणार आहे कारण.
कदाितूकत नाही असं पण असणार आहे.
दोन हजार दोन चे याधिकार निवडले माहिती का दोन हजार दोन ला ह्या याद्या केल्या. म्हणून त्या यादीत. नाव असणं गरजेचं आहे.
आणि जर आता यासचे फॉर्म नाही दिले तर नाव. कट होणार आहे मतदार यादीतून परत त्याचे तीन वेळा हे घेणार आहेत. सुनावणी दहा दिवस वाढली. आज वाढवली दहा दिवस.
अजून का दिवस वाढणार आहे.
हम्म.
वाटणार ना जनता एवढी आहे एवढी जनतेचं करायचं आहे तुम्हाला कडबडीत देता नाही. कक्ट हो तुम्हाला मुदतवाडी द्यावीच लागणार आहे पण माणसांनी लवकर लवकर. क ते ह करतात ते.
हो.
पण अजून मिळू शकते हा भारत देश आहे.
हम् हा आणि हे अ. सर्दीचं औषध घेतलं का.
घेतलं.
हम्म होमिओपॅथीन काय फरक वाटतोय काय?
काय काला पडतो या काला नाही काही कळ नाही.
सर्दी जरा हे होते. अलर्जी अलर्जी सर् द येते अ. अल अलर्जी अलर्जिक सर्दी आहे त्याच्यामुं ना.
त्यांच सांगू तुम्हाला काय आहे सांगू काय एक.
रात्रीच्या वसरती होते.
होयच की आपण जर गावात राहत असतो कवलेली एरियामध्ये.
हा.
तर या पोरांना सर्दी झाली नसती. त्यांना ते या की नाही हवेतलंच ओलावा आहे की नाही ओला वा. तू येत आ तरी त्यामुळे. त्याचा त्रास होतो य तो आणि इथ घरं बिरं नाहीय आहेत राहनातली हवागारी. जास्तच त्यांना होतय ते बाकीकी नाही का. तर ति जयपर गेलं एवढ्या छंडीत काही झालं नाही.
हो एक ह शिं.
हा म ते स. आणि आपण राहतो आयसोलेट राहतो एकदम कोणच नाही आसपास घर. पण नाही त्यामुळेग घरच राहते ना ते सगळ आणि राहनाची हवा सगळी गार.
प्रेशर खाली होतं मला वाटतं तिथं ना दहाच्या आत टेम्परेचर आलेलं.
हा मग तुम्हाला तेच सांगतोय ते तिथे पहिलं राहत होत तिथं पण रानातसं राहत होतो आपण तसं ते काय हे पण नव्हतं असंच हवा होती इथं पण तशीच आहे त्यामुळे ती प्रॉब्लेम येत तिथं ते मी ना ताही त्यांच्या लाईन ला तसं होत नाही. मीनातााईंच्या लाईनला कारण घरंय ती घरं सगळे आ काय करायचं शिफ्ट
आता दहावी झाल्यावर शिफ्ट करायला लागणार आहे. ऍडमिशन हा मग तिकड गेल्यावर मग त्याला त्याला सर्दी कमी येणार आणि आ जरा आता आम्ही सकाळच फिरायला जायला चालू करणार आहे. सायकल चालवायला.
हां हां जावा
परत हे करायचं आहे उद्या अजून खूप काम आहेत. बच्चे कंपनी शाळेतून आली की आम्ही जरा झाडं आणायला जाणार आहे. झाडे लावणार आहे आम्ही
माझं ते काम करा नाव बदलायचं पहिलं आणि आणि पत्रराचं बघा पत्र पोरांचं शाळेचं आणि माझं नाव ही दोन महत्त्वाची काम आहेत. हम् चालतय म हा ठीक ये.
आणि अ कड्या घेतल्या का सगळ्या
ठेवू का?
हा चाल हाट
हा.